हॅलो हां बोला की
हा जवला मुणला
जेवणार आहे बघा आता तुमचं जेवण
मा तस पकचलाय
होय आम्ही जेवणार आहे बघा आता
हा हा
हम्म
मग तेच म्हटलं बोलत बोलत फेपाक बनवयला का काय
होय नाही म्हणजे हे होत सकाळी जरा म मसाले भात केलता मटकीची आमटी होती मग येऊन आता जरा डाळ वांग केलं चपात्या केल्या
हा हा
हम्म तुमचं झाण स्वयपा कारण काय पाहुून आल्यात तुमच्यात
अ होय
त्याच्यामुळे उशीर होणार आता
हम होय
काय करायलाय
काय नाही मग अशी जरा भिळ आणलेली सगळ्यांनी खाल्लेली
हम्म
मना रिटव्हस स्वप केलात चात
होय होय क
हम्म पाच प्लेट आणले भेज
हम्म हम्
मग कस ते तर आमच्या गावात मिळते
हम्म चांगल्या असत्या
होय चांगलं असते
हम् हम्
आपल्याला पाहिजे तशी बनवून देतोय ते आपल्याला पाहिजे तस सांगायचे बनवायची त्यांना
होय
हम्
हम्म हम्
पण आता महा झाले आलं एक
कशी आहे प्लेट
चाळीस लाख
हम्म
हा. आधी
हम्.
आताच्या आळस केल्या आहे.
हम्म हम्म आमच्या पहिला पाणीपुरी तर किती छान लागायचे आता पण आल्यास सोडा वेगवेगळ.
हा. पण असा खमंग पण नसतोय हो.
हम्म. खमंगपणा नसतोय. तुम्ही ते वेगवेगळे पाण्या- ते पाणीपुरी मिळत ते खाल्लय का कधी?
नाही हो.
म्हणजे पुदिनाची, जिऱ्याची- वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी मिळतिया बघा.
कुठ मिळते ती?
सांगलीत आहे बघा.
नाहीत काय. आम्ही घरीच बनवतोय जास्त पाणी पुर- घरातच बन -
घरी काय आपण एकच ते चिंचेचा कोळ वगैरे घालून हेच बनवतोय.
हो.
तिथं वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी मिळते.
हा हा.
हम्म. छान लागत.
ह हा. म्हणजे कशा कस कसं घालवून देते तिने?
द्रोणमध्ये देत्यात.
होय.
मग उभारा तिथंच खाईल खात उभारल तस वेगवेगळ्या फ्लेवर-
बुडवूनच देतात काय म्हणतोय? मटक्यात बुडवून त्यांच्या हांड्यात-
हा. मटक्यात पाणी असतय भरलेलं आणि गार असतय पाणी. छान लागते हो.
हा. मग असं सगळ्या प्रकारचे फ्लेवर असतात का त्या पाण्यात?
नाही सात प्रकारचे वेगवेगळे मटके असतात.
असतात व्हय. मग ती एक पुरी सात मटक्यात बुडवत्यात काय?
नाही. व सात पुऱ्या देणार हो तेनि वेगवेगळ्या पाण्याच्या.
अच्छा हा हा.
हा. जिरा सोडा पुदीनाची. लसनाची.
हो हो.
सगळ्यात छान पुदिनाची लागतेया बघा. छान लागतेया. ती पाणीपु री.
हो आणि पुदिना कसं पचायला पण चांगलं असतेय.
होय. पचायला पण चांगलं असतय. हम्म. हम्म.
ते पुदिन्याची करतेय घरात. पुदिन्याच पाणी वगैरे- अ जिऱ्याच पण करतोय. आ - पुदिना नसला तर जिरा घालतोय.
हम्म.
पण ती वेगळ्या वेगळ्या प्लेवर असं नाही. कधी बघायला पाहिजे. एकदा खाल्लं की नाही मग चव - कळतेया मग घरात बनवाय त्या नंतर.
होय. कधी गेला तर सांगलीला खावा.
पत्ता तरी सांगा कुठंय?
पत्ता व्हय. ते नगरपालिका आहे का नाही तिथंच आहे मिळतेया.
सांगलीत. हव
हम्म. नगरपालिका ते प्रताप सिह- जनते माहित आहे का? ह. नाही तेलाही पुढं झायलं इथ नगरपालिकेत शनिवारचा बाजार भरतोय माहितय का?
शनिवार बाजार
हा तिथच आहे
तिथं आहे काय ह आमच्या मुलगीला माहित असेल ती गेलते एकदा
गेलतेव
हा
बघा एकदाच गेला की खावा हम्म
ष्टहि क घरात मग त करायला बघायला काय हरकत नाही मग तश सारखे जमणार नाही पण थोडी तर त्यासारखी
होय ते सारखं बाहेर खाण्यापेक्षा घरात करून खाल्ल्यालं बरं ना
बरं हा
हम्म
मगी मुलगी अस तल दिवसात न ती आण म्हणताना भेळ पर््सल घेऊन आण तो
हम्म हम्
घरातच भड वगर असतोय सार त्या भ ी कांदा टोमॅटो वगैरे चिरून तसच खाे
हम् हम्
आणि जरा चाट मसाला घालतोय भडंगातच
हम्म हम्म
आणि ते चिंचच ते चट्टामटा म मिळते का लहान मुलांचा
होय मिळतय के
पॅकट च छोटे छोटे असते ते तसलं हे करतोय
घालून
त्या बणंगात अस ह मिक्स करून टोमॅटो सॉस जरा कोथिंबीर ग शोगांू खात बस
हं् हं
असस करते
काय करेल तेवढं पदार्थ कमीच आहेत
होय माणसांच्या जीभेला असं म्हणजे चवातालेय चांगली चांगली लागते
हम्म सौ वाढल्याच ना
हा आणि एकदा खणखी सारखं घावटते
हम्म आणि आता तर ते पिझ्झा बर्गर मोमोज
हा
आता ते आले
होय आणि घरात कोबीची भाजी खायला म्हटलं तर ज्र ते पोरसनी
आणि ते मोमोज खातात
हा मोफद मध्ये काय असते सांगा की
कोबीचीच भाजी की सगळे फ्लेवर हेच की भाज्या
भजा असतत
मग कोबीची भाजी ढगू मिरची
हा नॉन व्हेज मध्ये कस खिमा असतोय चिकनचा
हम्म
नॉनवज मोमो मध्ये
पहिले आत्ताची पोरं भे काही खायला बघत नाही तेच खातात आता हम्
फ्राड राईस गबी मंचुरी
हम्म
तसलं खातात बघा
हेच पाहिजे पोरांना तर
हा मला नब ते आवडते
ह्म मला त्यातलं ते कोबी मंचुरियन तेवढं आवडतं ते बाकीच नाही आवडत काय हम्म
त चिनी पदार्थ आहे म्हणून मला आवडत ना
हम्म हम्म
नाहीतर त्याचा श्वास वगैरे चांगला असत करणार मी बघितले ते स्वास वगैरे कस तयार करतात
हम्म
पण ते चिने आहे ना
हम्म
म्हणून ते मला का वाटत नाही
हम् हम्
म्हणजे कोर्नात मध्ये मध्ये काय सांगितलेलं माहित का ते चेनचे पदार्थ को म्हणते खाल्यावर कोरोना होते अस सांगितलेलं
हा
तेव्हापासून ते मनात बसले ह ते लाल कलर पदार्थ खाल्ल की कोरण होते म्हण त ते
हम् नाही ते केमिकल असतय सोडा त्याच्यामध्ये पोटात ते दुखते हम्म पण कधी तर खायला ठीक आहे सारखंच आता खातात पोरक
ह नाही आणि घरी बनवल्यावर त्याला कलर नाही घातला तरी पण सांगते ना
होय चालतेय
हा घरी आपण कॉर्नफ्लॉवरच भजी करायचं आणि ते तळून त्यात स्वास घालून कोबी घालून आपण हे करायचं
हम्म
छान होतय ते
होय छान होत
तुम्हाला सांगू का कसं करायचं कोबी मंचुरियन मैदा घ्या जा
हम्म
मैदा एक वाटी मैदा घेतला तर एक चार चमचे कॉर्नफ्लवर घालायच त्याला आणि ते एक पीठ कालवायचं भाज्याच्या पिठासारखं
बरं
आणि त्यात कोबी चिरून टाकायचा भरपूर
हम्म
आणि ते तळायच भजी त्या कोबीचं
हम्म
आणि कोबीच भजी तळलं ना ते गार झा वय ठेवायचं हम्म आणि नंतर मग कडईत तेल घालायचं अन कांदा आणि कोबी पण चिरायचा आणि तो परतून घ्यायचा कांदा कोबी
हम्म
आणि आणि त्यात श घालायचें सॉस घालायच टोमॅटो सॉस आणि आपला चिली सॉस आणि मी हे स्वास घालाय नुसत टोमॅटो स्वास घातला तरी पण चांगला लागते
हा हा
हा आणि ते श्वास घालून ते हे करायच खालावर करायचं नंतर कच्चा कोबी जरा सजवायला हे करायचं आणि सॉस पण कसा तयार करायचा अ टोमॅटो असते ना टोमॅटो शिजवून घ्यायच जरा
हा
आ त्या सोबतच लसणा च्या चार पाकळया लाल मिरच्या शिजवायच्या आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचं हा आणि साखर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं
हम्म हम् स्वास तयार होतोय घरच्या घरी
हा आणि चिली सॉसला फक्त मिरच्या भिजत घालायच्या गरम पाण्यात आणि लसूण थोडा आणि त्या लाल मिरच्या फक्त मिक्सरला फिरवायच
हां
हा मग ते चिली सॉस तयार होते
हम्म हम् चांगलं येतंय की तुम्हाला
हा ते म्हणजे म्हणजे मी आधी कसं मोबाईलच्या आधी पेपर वाचायचय सवय होती ना मला म पेपर मध्ये रोज एक पाक कृती यायची मग पाक कृती र कट करून ठेवायची नि ते कात्रीन रोजची पाककृती कट करून ठेवायची पेपर मधली करायचं हा आणि त्यावेळी कस असय ते मिळायचंच ना पाहिजे ते
होय मिळायचं लगेच
हा एक असलं तर एक नसायचं एक असलं तर एक नसायचं असं व्हायचं मग जस जे असेल तस कारण दारातच मग त्या दिशी छोटे छोटे टोमॅटो लागत होत तेच तोडून आणायचं मग
हम्म